हॅलो हॅलो
म
आवाज येतय का सर माझा
हा येतोय ना
अच्छा अच्छा झाले जेवण
जेवण झालं आहे तुमचं
आमचं पण झालं तसे तुम्ही
आम्ही मस्त आहे
अच्छा
हेकसे
आम्ही मजेत
अच्छा
काय चालू आहे मग पाऊस वगैरे आहे का नाही तिकडे
सध्या तर पाऊस नाहीये पण आहे वातावरण पावसाचं वगैरे
हो का आमच्याकडे झालं थोडस आज
अच्छा
हम् सकाळपासून आभाळ वगैरे होतं आता झाला थोडासा पाऊस
हो का
हम एकदम झिम झिम टाईप
अच्छा अच्छा
ह् काय होतं मग तुमच्याकडे जेवणात तास
आज जेवणाला काय मटन केल होतं
हो अच्छा
म पान जमते का तुम्हाला
नाही आम्ही खात नाही पण आमचे सर खातात ना
हो का
हो ना आमच्या सरांना आवरते
नज खात नाही
नाही आम्ही पहिल्यापासूनच खात नाही सर काय काम आहेती खात नाही आम्ही मन होत नाही आमचं ते खाण्याचं वगैरे
अच्छा
म्हणून आम्ही खात नाही तुमच्या मॅडम खासात का
हो आमच्या मॅडम खातात आम्ही आणत असतो
हो चांगली गोष्ट आहे खाल्लाच पाहिजे
हो ना
चांगलं अस ते म्हणतात चिकन वगैरे खाल्लेल चिकन खात असता का मटण खात असता कि दोन्ही पण
ह तसं चिकन मटन तुम्ही खात असतो कारण मटन खातो म्हटलंवर चिकन तर खाय अस त
नाही नाही जास्त काय आवडतय तुम्हाला असं म्हणजे चिकन मटन मच्छी वगैरे असते ना त्यामध्ये
चांगला मोठणच आवडत म
अच्छा
हो
हम्म खेळण्याचा हा मी व व्हेजिटेरियन आहे सर नॉन व्हेज खात नाही म्हटलं ना आताच तुम्हाला आमच्या सर्ांना मच्छी आवडते जासतो
अच्छा
हम त्यांना मच्छी खूप आवडते मच्छी मच्छी फ्राय वगैरे का
तेचतोर्ण
त्यांना आवडतेंय पण आम्हाला बनवताय एक नाही मची प्राय
हो का
होण
चिकण कोण शेजारी बनवून घेतात का
चिकन वगैरे बनवते मी पण मच्छी नाहीेत म्हणजे ते मच्छीची स्मेलच आवडत नाही मला काय माहिती त्यामुळे मी काय एवढं बनवायला बघत नाही मग आमचे सरच बनवतात
सर कुठं खातात तुमचे
घरीच खातात
हो तुम्ही बनून देत नाही तरी घरीच खातातत का
हो बनवून खातात ना ते त्यांना मच्छी खूप छान बनवता येत असं तेच बोलतात बरं माझे मतिक खूप छान बनवली खूप छान मच्छी बनवली खूप छान झाली स
तुमच्यासाठी तर
हो ती एक गोष्ट चांगलीय माझ्यासाठी म्हणजे त्यांना आवडते पण मला येत नाही मग ते बनून खात स्वत असं बाकी तर काही येत नाही त्यांना म्हणजे मी घरी वगैरे नसली तर खिचडी वगैरे करून खातात ते बाकी काही एवढं जमत नाही लना पण मज्जी खूप छान जमते मग
अच्छा
या कधी खायला आमच्या सरांच्याजची मच्छी
हो येऊ ना आता तुम्ही राहता मुंबईला आम्ही राहतो कोकणात
हो ना असं नाहीे ना कधी वेळ काढून यावा लागेल ना भेट होईल मग
आणि कोकणातल्या असल्यामुळं आम्हाला मच्छ खूप आवडते
हो तिकडे नारळी खूप ब असतात वाते नाही सर कधी गेले नाही आम्ही काढू ट्रिप कधी तुम्ही आहे म्हटल्यावर यू
हो येऊन जा आम्ही आहे तोपर्यंत
हो सुट्ट्यां सुट्ट्यांमध्ये आता अस तर नाही होणार
चालते चालते
हम् त्यांमध्ये येऊ मग आ्
सर कुठे गेलेले आहे तुमची
आमचे सर बाहेर वॉक करण्यासाठी म्हणजे जेवण वगैरे झालं ना तर थोड्याशी शत पावली करतात ते
अच्छा
हम् फिरायला गेलेत
आमची ट्रीिप जाणार आहे मग काही दोन दिवस दोन चार दिवसा आधी नंतर गोव्याला
अच्छा
येत असतील तुमचे सर तर सांगा त्यांना मग
ठीक आहे ना बघू पण त्यांना सुट्ट्या नसत सर घरी पण सांगून बघते मी ते काय करतात ते
कुठे ज कुठे असतात ते कामाला
ते इंजिनियर आहेत सर सिव्हल इंजिनियर ते साईड वरती जावंच लागते ना त्यांना त्यांना तरता कधीच सुट्या नसतात फक्त पावसावळ्याच्या असतात पण आता पाऊस नसल्यामुळे ते पण नाही आहे यावेळेस बघू आता कधी लागत भेटर ते म्हणजे पाऊस पडला की साईड बंद असते ना
हो ते पण आहे
हम त्यांना उन्हाळ्याच्या पण सुट्ट्या नसतात
म ते सि्हल इंजिनिय म्हटल्यावर तुम्ही पण सि्हिल इंिनिर तुम्हीण इंजिनिर असाल ना
नाही सर मी घरीच असते
मग तुमचं क्वालिफिकेशन काय
माझं क्वालिफ क्वालिफिकेशन एम बी ए झालेलं आहे
एम बी ए म्हटल्यावरती तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शिकल्या मग
हो पण घरीच असतो आम्ही मुलगी आहे ना मला मग तिला वेळ द्यावा लागतो
अच्छा
हम त्यामुळे सध्या घरीच आहे
छान आहे तुमचं मग
हो ह्
मुलगी आहे का लहान साईडला तुमच्या
हो खेळत आहे ती माझीच आहे ना हा खेळत आहे ती त्यामुळे आवाज येत असेल कदाचित
ह
तुम्हाला आहेत का नाही मुल
मला पण आहे ना एक निवजी
अच्छा अच्छा.
हां तर दुसरी ला आहे ती.
अच्छा अच्छा. मग मोठी आहे माझ्या मुलीपेक्षा.
हो तुमच्या मुलीपेक्षा मोठी आहे.
हम्म.
तुमच्या इकडे हापूस आंबे वगैरे येतात का?
हा पेटीमध्ये नाही का ते पेट्या वगैरेेे भेटत्यात का ताई.
अच्छा.
हम्म तुम्ही तर कोकणच्या मगल्यावरती तुम्हाला तर काही पाहायचा काम नाही.
हो आमच्याकडे काजू पण असतात.
हो काजू, नारळ वगैरे हे जास्त प्रमाणात असतात.
हा.
हम्म.
निसर्गाचा मेवा म्हणतात ना त्या गोष्टी सगळ्या आमच्याकडे आहे.
हो त्यासाठी बघू काढू ते पाणी. खास काजू खाण्यासाठी आणि तुम्हाला भेटण्यासाठी.
हो या ना या या.
कसं ते सुट्या नसतात ना आमच्या सरांना त्यामुळे कुठं बाहेर जायला मिळत नाही आम्हाला आणि तसही आमच्या सरांना फिरायला आवडत नाय जास्त.
कावर आवडत नाही.
नाही त्यांना काय माहिती फिरायला आवडत नाही. त्यांना घरीच आवडत जास्त.
त्यांना कामातूनच वेळ मिळत नसेल कदाचित.
तसं तर मिळतच नाही पण मिळाला तरी पण त्यांना फिरायला आवडत नाही. ते असतं नाय. कदाला फिरायला वगैरे आवडत नाही त्या टाईप त्यांना फिरायला वगैरे आवडत नाही.
हो का.
हम्म. शांतता आवडते आमच्या सरांना. खूप शांत स्वभावाचे आहेत ना त्यामुळे.
तुम्हाला आवडतो वाटते फिरायला.
हो आम्हाला आवडते फक्त त्यांच्यामुळे नाही जात येत ना कुठे.
तुम्ही अगोजर स्वभावाचे आहे का?
ह असं कसं म्हणू शकता सर तुम्ही. आमचं माझ्या बोलण्यावरनं वाटते का तुम्हाला जसं?
नाही ते त्यांना फिरायला आवडत नाही म्हणून ते शांत स्वभावित झाले.
मी असं काही नसतं. म्हणजे ते त्यांना पहिलेपासून शांत एकट राहण्याची सवयच आहे. मग त्यामुळे त्यांना आवडत नाही कुठे जाणं वगैरे जास्त माणसामध्ये वगैरे नाही का त्यांचं काम भलं आणि ते असं आहे त्यांच काम.
तसं काही नसते माणूस आपल्या जबाबदारी करण्या म्हणजे बिझी असतो. त्यामुळे माणसाला वेळ भेटत नसतो.
तुम्ही त्यांच्यासारखेच आहे का?
त्यांच्यासारखं मला फिरायला आवडते.
अच्छा अच्छा. नाही मी म्हटलं त्यांच्या बाजूनी बोलत आहे ना तु् म्हटलं कदाचित तुमचा बी स्वभाव असशी सक्की
त्यांच्या बाजूने बोलत नाही मी माणसाच्या जबाबदारीच्या बाजूने बोलत असतो म्हणजे रियालिटी काय आहे
हो का चांगलं आहे
कारण ते शांत आहे त्याईर फिरायला आवडत नाही याचा अर्थ ते शांत आहेत म्हणून फिरायला आवडत नाही असथोड होते
हम हम